हॅलो
हॅलो
हा बोला की
काय करतेस.
काय नाही बघा बसले तुम्ही काय करालासा
काय नाही ब माझं पण आता आवरलं. आता म्हणजे फोन करुया जेवलीस का
जेऊनच बसले बघा तुम्ही
मी पण ज्येष्ठ जेवले ब आता
हा हा तब्येत कशीय
ठीकाय तुमची
आहे मस्त
मग पाऊस वगैरे
पाऊस तेन काय नाइये तिकडे
इकडं पण काय नाही.
खरं उष्णता खूपाय हो इकडं पण तेच झालंय. उष्णता खूप वाढली आहे. कधी पाऊस चालूहोईल तेंव्हाच उष्ण
जरा गार पडील
हां
काय मग
आवरलं सगळ घरातलं?
होय आवरूनच बसलोय नव तुमचं आवरलं का?
हो माझ पण आवरल ब सगळं आत्ताच.
हो हो कसा काय फोन केलायसा मग
खुप दिवस झालं फोन लावून पण म्हटलं लाऊया काय करतेस बघुया.
हा हा मस्त काय नाही निवांत बसले.
हम्म आता शेतीची कामं वगैरे काय नाहीत? झाली असतील सगळी
नाही, चालू आहेत की शेतीची कामं आता शेताची होय. चालूच शेताची काम. आता पुढ काम शेतात म्हणजे बियाणे पेरायची, म्हणजे तरवा तेन करायचा, बांधतेण घालायचं. भरपूर काम आहेत आता. मशागत करायची म्हणजे, आपण बियाणे पेरण्यापूर्वीची मशागत करतोय म्हणजे, पूर्व तयारी असते ती आता या उन्हात
त्याच्यामध्ये काय काय करताय?
तेजा मध्ये आधी बांधा ओप्याची घाण असते ती पेटवाय, गोळा करायची एका जागी. पाला पाचोळ्या वगैरे कास मग ते एका जागी गोळा करून तो पेटवायचा. मग नांगराय नांगरुण झाल कि मग आपण. अस बांध घालते म्हणते, ना ते मातीच हे दडगड कसा असतंय तशाप प्रकारे ते ढेकळा असतात. म ते एकावर एक एकावर एक. रचून ते बांध घाललाय, त्याला बांध घालण पद्धत म्हणत्यात. ते म्हणजे पावसेला आपला म्हणजे, म्हणजे पाणी आले की जास्त तुटाय नको म्हणजे ते बांध घालतात. बांध झालं कि म ते मग रोप लावायचं असली तर मग ते नांगरलेलं तसच ठेवतात आणि जर टोकनायचं असल तर मग ते नांगरलेले तेच्या डब्बल म्हणजे नांगराय नांगरुन झाले की कोळवायच ते. आणि पुढं मृग असत तेव्हा ते टोकनायचं, म्हणजे टोकनायचं असत तर टोकनायचं ते.
हा, म्हणजे बियाणं घालून टोकण्यायचं.
ह टोकनायच आणि जर रोप लावायची असली तर मग ते तसच ठेवायचं आणि मग तरवा टाकायचा म्हणजे आपली शेणी गोरी म्हणतात ना त्याला.
हा हा.
ते आपण जिथे गोरी पेटवणार आहे ना. आपण तिथं तरवा टाकणार आहे म्हणजे बियाण पेरणाऱ्या तिथं त्या जागी नून ते पेटवायचं जेणेकरून तरवा छान उगून येते आणि रानतेण जास्त उघून येत नाही. म तिथे नेऊन ते जागी ते आपण केवढं म्हणजे पेटो म्हणजे तरवा टाकणार आहे भात पेरणार आहे तेवढा तो जागा पेटवायचा. ते पुढं ते पण मुग असते तेव्हा म्हणजे पहिला पाऊस पडलाय की दुसऱ्यात म्हणजे मध्ये असं हे असते बघ. घातित्या म्हणतात. तेव्हा ते तरवा टाकायचं असत. तो. मग तो बारके नांग्रेस. त्यान त्यान ते नांगरून ते भात पेहरायचं आणि एकवीस दिवसां का अस म्हणजे मोठा पाऊस चालू झा होते ना तेव्हा ते तर उंच होत. ते आणि जेव्हा उप्यामध्ये पाणी तयार होते म्हणजे जास्त पाणी साचते तेव्हा ते बारक्या रोटरनं किंवा बैलांनी किंवा मोठ्या रोटरनं ते त्याचा चिखोल करायचा.
हां हां.
आणि ती जी घहाण काय त न असली तर ती म्हणजे अशी घहाण तेन काढायची बांधासनी चिखल लावायचा. ते मशी काम असतात. मग ते झालं की मग ते तरवा आपण भात पेरलेला असते ना, आता आधी. मग ते तरवा तो काढाय तेज्या पेंड्या बांधयच्या छोट्या, छोट्या, छोट्या अश्या पेंड्या बांधायच्या. आणि आपण ज्या ओप्यामध्ये रोवणार रोप लावणार आहे ना? ते म्हणजे असं जागोजगी थोडं म्हणजे थोड्या, थोड्या अंतरावर त्या पेंड्या टाकायच्या. म ते आपली एक ईत माहितेय ते एका ईतीच्या अंतरात भात म्हणजे एक एक दोन दोन कांड्या त्या कांड्या लावायच्या.
हां हां हां.
तर कष्ट नसते एकदा दोन वेळा भांगलून आले की त्याला काय परत भांगल्यायाची काही गरज नाही. आणि टोकणीच्या आल्यात कस सारख भांगलाय लागतंय परत त्याला कोळपा फिरवा लागतोय. असत्याला कष् चुलीत कधी घाला लाग ते प्रत्येक आवा असतोय ना त्यातघालाला टोकणीचा त्या प्रत्येक आव्याला खाली वाकून खत घायला लागतय. म हेला कसं रोप म्हणजे ह्याला वरन फेकलं तर चालतय त्याला खत लागतय तस टोकणी त्यालाकनी प्रत्येक आव्याला खालीवाकून अस खत घालायच, कोळपायच, यान अस त्याला लयी कष्ट महणजे अ टोकणीच्याला आणि रोपच्याला कस एकदा दोनदा भागंल खत मारल की झाल परत त्याला कष्ट कराची काय गरज नाही डायरेक्ट भात कापाय जायच अस अस मग टोकणीच्याहेला लयी कष्ट अस ते त्याच्यामुळे जास्त करून आता टोकणीच कोण करत नाही, म रोप होय रोप. खूपचच करतात शक्यतो जास्त मग ते रोप लावून झाले की एकदा दोनदा भागंलून झाल की झाल, मग सुगीच्या टायमिंगला तीन महिन्या नंतर येते म्हणजे दसरा झाल्यावर किंवा दिवाळी झाल्यावर ते भात कायला येतेय, म ते भात कापायच म ते भात कापले कि मशीन द्वारे किंवा झो झोडायच म्हणजे खोट असतात ना त्याच्यावर झोडायच.
हां हां हां.
ते झोडल की भात ते वाळवायच ते पिंजार असतय तेज ते वाळवायच ते म्हणजे गुरांसाठी खाद्य म्हणजे खाण्यासाठी ते द्यायचं असते वैरण म्हणून. ते एक यह पिंजार म्हणून ते असतय ते, ते झाले कि मग ते भात ते वाळवायच आपण दोन तीन दिवस वार द्यायचं दोन वेळा. आणि ते टिक्क्यात किंवा पोतड्यात हे त्यात भरून ठेवायच.
आं शक्यतो भात कुठलं चांगलं म्हणजे रोपच चांगलं असतय खायला की आपलं हे च्या, टोकण्यात च्या.
कोणते बी असते तस काय नाही दोन्ही पण केले तर खर पिकाला जास्त रोपचच असतय, म्हणजे रोपला पीक जास्त असतय त्यामुळ, जास्त करून रोपचच घेत्यात हे.
अ चवी मधे काय फरक पडत नाही म भाताच्या दोन्ही सेम लागतात. हा म काय टेन्शन नाही म उलट लो पचं केलेलंच बरं ना गं.
होय ते सोप्प असत ना त्याला काही जास्त कष्ट नसतात. म हेला कसं हो होय टोकणी च्याला ते सारखं दोन वेळा नांगरायचं ते आणि भात बारीक आली की जरा उंच आली कि त्याला जरा कोळका फिरवायचा. हा. त्यांन कष्टा अस - - त्यात तेला.
बघ आपण भात खाताना गोड लागतोय खर कित्ती कस्त घ्यावं लागतंय ब भातासाठी - -
होय. त्याला भरपूर कष्ट असतयं. तुमच्याड काय म्हणजे शेतीसाठी म्हणजे कोणतं पीक घेताय तुम्ही?
आमच्याकड खर म्हणजे खडकळ जमीन हाय त्याच्यामुळ शक क्यतो काय असं जास्त नाही. कुठतरी श भुईमुगा - - च्या शेंगा किंवा सोयाबीन ते पण कुणाच शेत जास्त आहे तेनी शक्यतो करतात. नंतर म असंच की गप - - बाहेर गावी - - कुणाच्या तरी हाताखाली येऊन नोकऱ्या करायचं. कुठंतर जायाचं. कामाला म अता काय पर्याय नई.
होय आता पर्यायज नाही. शेतीचं नाही म्हणट - - ल्यास. त आणि शेती असून ते खडक असल्यामुळ ते - - पीक ईत नाईत.
पिकतच नाही.
होय. आमच्या कडे - - जमीन कशी अशी भुसभुशीत हाय त्यामुळे आमच्याकडे पिक येत्यात चांगली.
हे आमच्या साईडला सगळी खडकळ जमीन ब त्याच्यामुळे पिकं येतच नाही शक्यतो कुठ घातलं तरी म म्हणजे - - असं बाबा भरपूर येईल याची काय गॅरंटी नाही.
हा म्हणजे घालेल ते थोडं नुकसान होणार म्हणजे काय येईल ते थोडं- - म्हणजे कष्ट केले जो माणू म्ह - - कोम येतील त्याच्यात.
होय ते तर आहे सोड खर कष्ट केल्याप्रमाणे भेटत नाही म्हणून शक्यतो कोण करायलाच बघत नाही. नाही आमच्या साईडला.
हां म्हणजे सगळं म् तुम्ही विकतच घेताय.
म् काय पर्यायच नाही आता. काय करणार.
पर्यायच नाही दुसरा बाकी काय चालू आहे मग?
हॅलो काय म्हणालासा? हां
घरचं काय आपल थोड असल की बर असतंय म्हणलं
होय निवांत तेवढं आपल्या पोटापाण्यापुरतं झालं तर भरपूर झाले
हं थोडंफार तरी पाहिजेेतच बघ काय का मिळणा
होय मग तुम्ही घेताय का पीक शेतातून म्हणजे सोयाबीन भुईमुग तेन घेतय का?
काय नाही आमच्याला सांगायलाोय ना खडकाळ त्याच्यामुळे जास्त जमीन नसल्यामुळे करायलाच बघत नाही आ हाय ते पण पडूनच हाय खडकाळ जास्त नाहीय शे् ती असं बाबा एक दहा पोती पाच पोती एक होतील असं काय नाही
ल असत तरी म्हणजे ते हां हां पीक मिळल असत म्हणजे घ्यागावत ओ त्यात म्हणजे पीक तुम्हाला खराबच म्हणजे त्याच्यात पिकच येत नाही तर तर काय त्यापेक्षा विकत घेऊन खाल्लेलं बरं
बरं आणि त्यात त्यांच खत बित तेन सगळं बाहेरून बोलवून म परवडत नाही त्यापेक्षा बाहेरून विकत घेऊन खालेलं परवडतंय आम्हाला